ह बले काय करताय?
काय नाही, कायब करायचं बसलंय आता.
हा ह.
हा, हो आताच झाला, तुमचा?
होय, आवरला आता मागच्या जेवणाच
हम्म्मम्, मुलांची शाळा
हो, चालू झाली सोमवारपासून.
हा हा.
हम्म, तेच की मुलांना आता सुट्टी होती एक दीड महिना, आता शाळा त्यामुळे कंटाळली ते पण. पहिल्या एक आठवडा जातोय असाच. रमत गमत शाळेत ते का आता अभ्यास पण जास्त देत नाही. अजून शिकवाय पण मुलं येत नाहीत ना अजून थोडीफार
हो, अजून सुट्टीवर वर्ण नाय, येत नाहीत मुलं
हम. आणि सगळे म्हणत्यात हा पहिल्या दिवशी कशाला जायचं कोण येत नाही. असं होते हा त्यामुळं गावी सुट्टीमध्ये गेलता का गावी?
हो गावी आता सुट्टी महिना दीड महिना गावाकडेच गेला आमचा.
हा हा हां.
हम्म यात्रा तेन होत्या दोन्ही पण हाय सासर माहेर. इकडेच आहे.
हा हा हा बरं आहे सुट्टीत जाता यतय.
होय.
हम्म हम्म.
सुट्टीत ग आताच की एवढं होय आता गावाकड म्हणजे ऊन ते हाय पण वातावरण. पण चांगलय गावाकडचं.
हा तीथ झाडे तेन असतील डोंगर आहे का तुमच्याकडे.
होय डोंगर हाय ना.
हा हा. आणि पाणी वगैरे काय.
पाणी म्हणजे धरण आहे, आमच्या इथं पाण्यासाठी.
धरण हाय कुठलं मोठंय का धरण. हम्म हम्म. म्हणजे कुठला. आप्ल नाव वगैरे काय धरणाचं.
चिकोत्रा.
हम्म चिकोत्रा धरन हाय का हम्म छान होते तिथं आजूबाजूला परिस धरणाच्या बाजूला.
हो भरपूर जर म्हणजे अश फिरायला वगैरे पर्यटक येतात. म्हणजे बघायला चिकोत्रा धरण म्हणजे. तिथं भरपूर जागा आहे, अशी फिरण्यासाठी. ठीक आहे.
हा हा हा आजूबाजूचा परिस् सर पण छान असेल ना.
हो आजूबाजूला म्हणजे शेती तेन आहे सगळ्यांची. झाडे आम बेंच इथे आहेत सगळीकडे.
नाही तेच कि, लोकांना कसं जरा हवेशीर असं वातावरण लागतय त्यामुळं.
होय ॲणि पावसात कशी. सगळेजण येतात. सगळे धरण बघायला तेन. सगळे गाड्या तेन करून येतात फिरायला.
हम्म हम् नाही बरं आहे, ना ते छान वाटत असेल तुमच्या गावाकडे. पासून धरण आहे, हे झाडी वगैरे अस.
हो म्हणजे भरपूर झाड डोंगर वगैरे आहे, डोंगरामध्ये आता करवंद वगैरे आता उन्हाळ्यात आहेत, म्हणा जांभळ.
हा हा हा म्हणजे आ तिथं जाऊन आता आम्ही कसं विकत खातोय, तसं तुम्हाला नाही तिथं जाऊन. तोडून खाता येते.
होय आता त्या जाळीला जायचं तोडायचं आणि खायचं
हा हा ते छान वाटत असेल ना म्हणजे नाही का म्हणजे कोणा असं कोण हा एवढीच घ्या तेवढीच घ्या असं काही नाही
असं काहीच नाही आता आम्ही सगळी गेलेलो घरात. तिन्ही बहिणींची मुलं बहिणी पप्पा तेन सगळी गेल्यालो ते पळसा त्याच टोपलं करतायात
हा म्हणजे पळसाच्या पानाचं काय
होय पाळसा पानाच टोपलं करून त्याच्यात करवांद काढायची आधी आपल्याला पाहिजे तेवढी खायाची आणि मग टोपल्यात काढायची तेवढी घेऊन यायची
हा हा नाही ते छान वाटतय गावीच असं वातावरण मिळतय ते म्हणजे आपलं मन सोक्त खाणे पिणे
होय आणि तिथं कसं मुलांना क्रिकेट पण खेळायला जागा आहे मोठं ग्राउंड आहे
हा हा खेळण्यासाठी काय
होय आणि भरपूर जणांची शेती तेन आहे तिकड घर आहे
हा हा हा शेतात पण घर बांधतात अशी
होय म्हणजे राहायलाच आहेत तिथं शेतातनी आणि रोडलाच आहेत अस
हा हा हा मग तुमच्या गावी हा रोड असेल त्यामुळे काय याय जायाला बर पडेल तस
आणि कसं आता चार पाचच्या पुुढं भरपूर म्हणजे निवां निवांत वाटते असं मस्त असं वातावरण छान होतय नाही
तेच कस निवांत शांत दिवसभर कस ऊन असल्यामुळे जरा रखरख असतय नंतर तीन चार नंतर जर असं अस शांत असं वाटत असे
आणि काय नाही एवढे शांतच वाटते एवढी रखरख नाही काय नाही कुणाचं काय नस ते दंगा नाही काय नाही
जे ते आपल्या कामात मग्न अस तिकडा
हो हो आणि आज अ तिकडं म्हणजे त्याच्या दुसरी म्हणजे बाजूलाच आहे दुसरीकडशीट
हा हा हा नाही मग गावी शेतच करताय तुम्ही
हो शेतच कर जोडधंदा म्हणजे हे गाये हाईत आमच्या,
हा हा दूध व्यवसाय आहे का?
हो, दुध व्यवसा
हम्म हम् किती आहेत जनावरे मग?
अ प्प सहा जण आहेत की,
हम्म! हम्म! हम्म! साहा म्हणजे गाय आहेत कि म्हशी आहेत.
अं गायी आहेत.
हाह हा! गायींचं दूध भरपूर असेल ना मग?
हो भरपूर आहे, म्हणजे थोडे आता ते याय झाले
हा हा हा.
आणि अजून दोओ दोघी तिये चार जण देतात, दोघ दोन आहेत ते यायला झाले.
हा हा हा. निही होय, ते जनावरांचं कसं एक... एक पाटोपाट, एक अस
म्हणजे कसं दुधाला म्हणजे असं अं हे होतय म्हणजे दूध वाढत वाढत जातयं, कधी कमी येते अं कमी होतय.
हा हा हा हम्म! हम्म! निहीते वातावरणावर पण असणार ना जनावरांच हे कसं खाण्यावर त्याला काय घालतात त्याच्यावर पण अवलंबून असणार.
हो हो त्यालाआ त्याला ते खायला ते सुुग्रासं वगैरे आधी घालतात पाणी पाजून नंतर मंअ वाळळी म्हणजे, ते पिंजार असतेयं ते घालत.
हा हा गवतं कोरडं गवतं.
हा मग पिंजर घातल्यानंतर मं ते अं मोठ गवत असते ते मशीनला कट
कट करा हा हा म्हणजे बारीक कुट्टी करून घालतात का? हम् हम भरपूर काम असेल ना ते पण,
हो ते भरपूर काम म्हणजे दिवसभर त्यांच्या चालूच असते.
हम्म हम्म ते करा, हे करा, शेतातलं,
शेतातलं कस दोन तीन दिवस असत शेताच
हम्म हम्म!
ते त्यामुळे मन दुसर
ता कायमस्वरूपी चालूच होते दुधाच.
होय होय मग त्याच्यातन पण पैसा भेटतोय ना!
पण ते कष्ट पण असेल ओ कष्ट करायला लागणार ना!
होय म्हणजे भरपूर करायला लागते शेण काढा त्यांच त्यांना धुवा, चारा घाणा घा
हा हा नाही कष्ट आहे की त्यामध्ये पण नाही लोकांना कसे दिसते. पैसा पण त्यामागच कष्ट पण बघितलं पाहिजे ना शेतकऱ्यांचे
हो मग कष्ट लागतय आता त्यांना आता वैरण घालायला त्यांना सुगरा घनाला. त्याला पण पैसेच लागतात ना.
हा हा नाही तेच कष्ट आहे पण महागाई पण आहे त्या मग
पैसे वगैरे आधी द्याय लागतात ना ते
हा हा हा
हम्म त्याच्यानंतर मग ह्यांच्या दुधात ना मग ह्या सनी काय ऊरलेत. पैसे असंल
हा ते कट करून घेत असतील दूध कुठं माणसे घरोघरी घालतात. की
नाई
हॅलो,
हा बोला की,
नाही दूध म्हणजे असं दूध डेअरीमध्ये घालतात की असं घरी घालतात.
नाही नाही डेअरी मध्ये घालतात.
हा हा नाही ते बरं पडत असेल ना आता प्रत्येकाच्या घरी कुठं हे करत नाही मग शहरात कसं असं प्रत्येकाच्या घरी आणून देतात ना.
हा हा ते आमच्या इथे एक जण नेतात म्हणजे घरीच दूध म्हणून
हा हा हा
ते दररोज नेतात अर्धा लिटर दररोजचे
हम्म हम्म
हु आणि डेअरीत कसं म्हणजे वेगवेगळं असतंय म्हणजे अं ते पातळ असतं ते देण्यासाठी म्हणजे माणस लोक घरी नेतात खाण्यासाठी ते ठेवतात. आणि जास्त फॅटच असते. ते पुढं डेरीला पाठवतात. तत.
हा ते मलई वगैरे निघण्यासाठी डेअरीचाच फायदा आहे हो.
होय.
हा शेतकऱ्याला काय
शेतकऱ्याला काय आता ते दूध खातय, तेवढ्यातच समाधान मानत.
फॅट वर असते ना. फॅट जास्त लागलं तर दुधाचा रेट जास्त येणार
होय त्यांचा फॅट वर दर ठरतोय
फॅट कमी असेल तर मग हे करणार असं पण असणार प बाहेर विकलं तर मग ते हलाच परवडतेय ना शेतकऱ्याला परवडेल
हो
पनेरा वगैरे विकायचं मग बाहेरच स
बाहेर विकायला आता मग कोण जाणार बाहेर आणि मग करणार कोण असं होत ना
हम्म हम्म हम् हे प्रायवहेट जेही असते ना ते
त्याला पाहिजे माणूस
हा हा हा नाही हो म दोनही मॅनेज होणार नाही ना
हा मग तेच त्यांना वैर ते ना घालून हे करून ते आणि नाही होईत ना
हा हा नाही दुधात पण कष्ट आहे भरपूर ते काढायच च त्या मशीनचं त्यांना आजार काय झाला तर ते बघायचं
हो मग आजारी पण पडतात कि ते मग दवाखान्याला पण त्यांना पैसे घालायला लागतात
मग सगळेनी गा आहेच की त्यांना व्यवस्थित धुन रोजच्या रोज त्यांची स्वच्छता
हो स्वच्छता ठेवाय लागते जास्त ह पाणी आता उन्हात बघ अ गरम तेन होतय कधी मग त्या आजारी पडतात
हा हा हा मग रोज थंड पाणी वगैरे दुपारच मारायला लागणार कार असं पण असेल हम्म ह् होतय तेच जनावरांची काळजी शेतकऱ्याला पण सगळ्यात त्रासच हाय ते सगळं करायचं म्हणजे
उन्हाळ्यात जास्त करून त्रास होतोय जास्त हा हा चालल
हा हा